बला
कुठे ये नान
वर क
घरी काय करलाय
का नाहीर बसले
तू रनिंग लाला आज
आरळचर निंग केस फयतो पाय दुखत होत
हो का
हम्
सर्व मुलं आलती बनतू नव्हत म्हणून तुला विचारलं मी
अरे आज का येनच झालं प
हो हो सौ ज उद्दे सकळी ये म
हा उन चकाळी य त
उघ्या सकाळी नक्की बर का
बोलके चार वाजता.
चार वाजता जाणारे .
हो.
सांगितलंय का तुमचं निकनेम कोणी बनवून सांगितल?
मी कोणालाच नाही सांगितलं.
सांगितलंय तो पण आलते.
सांगितलंय आणि
ते तिकडचे मुलींनाच सांगितलंय वाट
नाही नाही.
अच्छा काय करत आहेत बा.
काही नाही बस आराम चालू आहे आता.
हम्म झोपला होता काय?
नाही आताच जेवण केलं आणि बसलो होतो.
अच्छा.
हो ती तुझी काकू आलती लिलाबाई आमच्याकड.
ती मला सांगत होती. घरी म्हणून अस तस.
अच्छा .
हो.
हम्म बाकी काय चालल .
मी डवरा मारायला बोललो तू गेला नव्हता काय?
डवऱ्या मारायला गेल्या होत्या
अ ते त नाही ये मनी ते तर म्हणे राव लाल अस नाही म्हणे आमच्याकडे देवरे मारयला त्याच डवर मारून हा.